हॅलो.
हॅलो, हा बोला ना ताई.
हो कट होवून गेला तुमचावाला.
हो कट झाला होता, बोला ना.
हा. हा गाऊणे विचारा.
हॅलो.
हॅलो, तुमच्याकडे काय हाय म्हंटलं प्रसिद्ध बघण्यासारखं असं?
आमच्या तिकडं आहे भरपूर गण
गणपती
रांजणगावचा गणपती.
हो का?
हम्म आलेत का कधी?
आहे ना अजुन नाही आलेले तिकडे त्या भागामध्ये
हा हा हा पुण्याचे पण आहेत ना दगुडशेठ हलवाई त्यांचे गणपती ते हम्म
तुम्ही गेलेलाय का नाही?
हम्म जातो आम्ही कधी कधी नाही का.
चतुर्थीला अस ह्याच्या वेळेसचं ना
हम्म नाही नाही नाही लांबुन असं दर्शन करतो, मी मुस्लिम आहे ताई. पण जातो आम्ही देवाला नाही का आवड आहे आम्हाला.
हो जाता ना त्यात नाही एवढं काही असं मुस्लिम असं काही असो पण मग जात
हा हा हा हो हो जातो जातो.
तेच ना कारण आमच्या इकडचे भरपूर जण जातात ना म्हणून म्हटलं.
आमची ती मोहरम होती आज ना.
हो हो.
मोर माहिती का.
नाही काय असत ते.
नाही माहिती ती मोरम नाही. रोट वगैरे बनवतात.
हो हो.
हा ते.
हम् हम.
खरीद रम जनी धिया शास्त्रम.
हो असत ना ते ते रमजान ईदन ते अस. तेव्हा माझ्या आजीं ते असं सरबत ते देत राह त्या मुलांना.
हम्म हम्म हम्. शरबत आताच देतात मग आता आता ह्या मोहरमलाच देतात.
हो का हो माझ्या आजींंत तेच राहताना. कारण ते पन्नासिकला दर्गेमध्ये जात ना.
हा हा हा तिथं आहे का दर्गा.
हो नासिक ला आहेन. दोन ठिकाणी हो आम्ही पण जातो.
हम्म हम् हम्.
ते दातावाली नाही का..
हा हा.
तिथे.. पर गुजरातला जात राहतातील दरवर्षी.
मरदा तरीचि तरगायती.
हो हो ठीच.
हा हा जागृूक देवस्थान ते नाही का.
हो.
तिथं पण आहे का नाशिकला.
हो नाशिकला आहे ना जुनी आहे की नवी आहे की दोन ठिकाणी आहेत. आणि गुजरातला पंधर वर्ष जात्राता दिवाळी.. ेते..
हा, हा, हा. गुजरात ची मेन दर्गा आहे ना वाटत ती.
हम्म. हो म्हंदारे.
बाकी काय तुमच्याकडे दिवाळी वगैरे कशी असती. तुमचं सांगा थोडंसं नाही का याचं.
हो दिवाळी खूप छान असते.
हा, हा दुसरे सण वगैरे.
वट्स वट पौर्णिमा आलेली आहे अता सोमवारी त्याची तयारी चालूये.
करताय का तुमच्या तिकडे? कोणी-कोणी करत नाही ना.
नाही सर्व करता आमच्याकडे. म्हणजे आमच्या इथे एक देवाचं तिथं मंदिर आहे ना ति थ वडाच झाड आहे. तिथं सर्व बायका जातो आम्ही एकत्र. तयारी वगैरे करून.
हरतालिका नंतर मग गणपती वगैरे
गणपती, नवरात्र
हा.
देवीचे
नवरात्रामध्ये करतात का?
हो उपवास असतो नऊ दिवसाचा.
करतात सांगा नवरात्रीचं.
नवरात्री म-मधे उपवास राहतो परत त्यातन त्या शेवटच्या दिवशी दस राहतो तेव्हा उत्सव साजरा केला जातो. नैवेद्य वगैरे करून.
नऊ दिवस देवीचे वेगवेगळ्या साड्या घालतात नाही का? कलर कलरच्या घालतात ना?
हो वेगवेगळ्या सणाला घालतो.
हा सगळे एक रंग असते ना वेगवेगळे नाही का? सगळ्या वेगवेगळ्या रंगाचे नाही का वार
हो नवरंगता हो. त्या रंगाच्या साडी नऊ दिवस घालायची.
उपवास असतो मग दांडिया वगैरे
दांडीया वगैरे खेळतो परत कन्या आप नसतं त्या महिन्या तेवढ हेज्यात. कन्या पूजन पण असतं. हो. म्हनजे देवी बसली राहते काय?
हा, हा, हा, हा.
तिथं मग एन्जॉय करायला भरपूर छान असं म्हणजे दांडिया वगैरे खेळत कोणी नाचत
हम्म. आमच्या तिकडं पण भरपूर खेळतात दांड्या वगैरे नंतर ते होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू झाला आता सगळीकडं.
तुमच्या तिकडं? हॅलो.
हा.
हॅलो. बोला ना आवाज येतोय का?
सगळ्यात आलेलं अजून आणि कस ग्रामीण याच्यामध्ये येतंय त्यामुळं नाही अजून.
ह तिकडे नाही तुमचे
शहरी भागांमध्ये येत ग्रामीण याचा मध्ये नाही येत म्हणल. हॅलो आवाज हो तुमच येतय.